हॅलो, हा बोला- बोला,
हा काय म्हणताय, आवाज येतोय ना?
हा येतोय, तुम्हाला येतोय?
हो येतोय ना.
म तुमच्याकडे नवरात्री मध्ये कसा गरबा खेलतात?
आमच्या इकडे नवरात्रीमध्ये तर अगोदर म्हणजे माझं जर सांगायचं झालं ना तर मी पहिला उपवास करते आणि शेवटचा उपवास करते कारण नऊ दिवस उपवास करणं हा.
हा ना मी पण स्कूल मध्ये होते ना तेव्हा नऊ दिवस बीना चपलेचा करायचे उपास. हा बिना चपलेचा स्कूलमध्ये जायची आणि मग रात्री देवळाम ध्ये जायची आरती वगैरे झाली कि मग उपास सोडायची. म्हणजे उपास म्हणजे असं उपासचा खायचं.
अच्छा.
म्हणजे असं नऊ दिवस पकडला असं.
हा मग मी काय करते पहिल्या दिवशी उपवास करते ना म मंदिरात वगैरे जातो आम्ही आणि अस शेवटच्या दिवशी उपवास करायचा कारण मध्ये उपवास करायला जमत नाही ना. कारण कसं आपली नोकरी वगैरे असेल आणि घर वगैरे स म्हणल्यावरती नाही जमत.
ते हा काही लोकं म्हणजे बसता आणि उठता पण पकडतात. म्हणजे देव जेव्हा देव बसतील तेव्हा असतं आणि जेव्हा उठतात तेव्हा असतय. आणि आमच्या इकडे कसं असतं म्हणजे देव जेव्हा उठतात ना तेव्हा आमच्या इकडे गावामध्ये पालखी मिरवली जाते आई भावानीची. हा तेव्हा सगळी जण म्हणजे मस्त अशी अ साड्या वगैरे मॅचिंग नेसतात काही जण नऊवारी नेसतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीने म्हणजे नंत आणि बेंजो वग गैेरा असत मस्त नाचतात वगैरे म्हणजे ना वाजत गाजत असं मिरवणूक काढतात आणि पालखी ना आमची अशी किती एक दोन दिवसानी देवळामध्ये जाते.
हां.
तुमच्याकडे कसं असतं?
आमच्या कसं शहरामध्ये एवढं काय हे हा नसतंय आणि नवरात त्रि कसं सार्वजनिक जे मंडळ असतात ते देवीला अ पहिल्या दिवशी तिची मिरवणूक काढली जाते आणि मग तिला घातलं जातं म्हणजे सॉरी तिला आणून ठेवलं जातं आरती वगैरे होते अ पण नऊ दिवसामध्ये अशी नऊ रंगाचे वे गवेगळे वस्त्र घातले जातात ना वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घातल्या जातात. तसे ड्रेस घातले जातात.
आमच्या इकडे पण नऊ दिवस आणि नऊ दिवस कार क्रम पण असतो आमच्या देवळात. म्हणजे असं कि ऑर्केस्ट्रा किंवा कव्वाली वगैरे ठेवतात अजून असं काही शक्ती तुरा डान्स असतो अजून प्रसाद पण असतो म्हणजे सगळे गावकर मिळून असं करतात. सगळ्यांना असं जो कोण येईल त्यांना जेवायला असतं मंदिरात हा.
आमच्या इिकडे कसं असतं हा रोज देवीची आरती वगैरे झाली ना कि भजन वगैरे म्हटलं जातं तिथं. अशे वेगवेगळे मंडळ येतात भजन वगैरे ठेवलेले असतात अभंग वगैरे ठेवलेले असतात ते दहा अकरा वाजेपर्यंत चालतं म्हणजे जास्त करून नऊ दहापर्यंत नंतर मग गरबा गरबा खेळायला स्टार्ट होतं सुरुवात ते मग गरबा खेळतात सगळे जण त्याच्या इथं
पण ना काही कारणांमुळे मुलांना सगळी गाव म्हणजे गावातली गावात लोकं आहेत ना ते गावात न खेळता बाहेर खेळल्या जातात म्हणजे तिकडे तसा मोठा गरबा असतो असतो ना त्याच्यामुळे ती तिकडे जातात खेळायला तिकडेच म्हणजे अ सिंगर लोकं बोलवतात ना आणि असं मराठी हिरोईन हिरोईन किंवा हिरोईन्स असं त्या येतात
अच्छा कुठे ते कुठल्या भागामध्ये ते
रायगडमध्ये म्हणजे असं रोहामध्ये
अच्छा
हा
तर कुठे येतं रायगड हे
रायगड इथे मग रायगडच्या आसपास काय आता महाड माहित आहे महाड
हा ऐकूण माहित आहे महाडचा गणपती प्रसिद्ध आहे ना
हा हा महाड महाड
हम्म महाड
हम्म तिकडे
अच्छा
त्या साईडला हम पाली माहिती आहे ना पालीचा गणपती पती बल्लाळेश्वर
हा ते पाली माहितीये सातार जवळची काय
नाही इथली सुधागड
म्हणजे सुधाकडची आ ते फक्त गाण्यात ऐकून माहिती पण अजून नाही बघितली
अच्छा हा त्या साईडला
अच्छ अच्छा
मग ते सगळी गावातले तर मज्जा पण गेले पहिले नाही तर खूप आम्ही म्हणजे सगळं दांडियाचा गरबा असायचा हाताचा गरबा असायचा आणि जो गरबा केला ना लास्टपर्यंत त्याला बक्षीस वगैरे असते आणि लास्ट हा फॅन्सी ड्रेस फॅन्सी ड्रेस पण असतं हा जेव्हा ते वार देत देतात ना तेव्हा म्हणजे प्रत्येक वाराला ठरलेलं असतं कि ह्या वाराला हा आहे तो दुसऱ्या वाराला म्हणजे असं ते ठरवतात गावातले लोकं म्हणजे आज काय ठेवायचं उद्या काय ठेवायचं आणि लास्टच्या दोन दिवस आधी फॅन्सी ड्रेस असतो मग ते काही पण बनतात म्हणजे काहीही लुक करतात कोणी भूताचा करेल कोणी डॉक डॉक्टर बनेल कोणी असं म्हणजे वेगवेगळै असं म्हणजे लुक करतात म त्यांचा नंबर येतो म त्यांना असं बक्षीस ठेवले जातात ना मग ते देतात त्यांना आणि हा आणि गावातली डान्स म्हणजे गावातली गॅदरिंग पण असते म्हणजे डान्स ठेवतात छोटी मुलं घेतात त्यामध्ये डान्स मग त्यांना आवडीनुसार आपल्याला जर आवडला त्यांचा डान्स? कि म त्यांना आपल्याना आवडेल तेवढं पैसे द्यायचे म्हणजे आपल्या सहकुशीने. म्हणजे तुम्हाला किती द्यायचंय शंभर दोनशे पाचशे हजार असं लावू शकत. त तुम्ही मग गावातले देतात हा. मग त्यांना पण बरं वाटतं ना आपण आवडीने डान्स घेतला नाचलो मग त्यांना आपण बक्षीस दिलं की त्यांना पण छान वाटत. म्हणजे लहान मुलं कशी खुश होतात ना म.
हम्म असं काहीतरी आपण बाबा परत भाग घेतो नाही आपला नंबर
हा परत होम मिनिस्टर ठेवतात. म्हणजे गेम्स असतात म्हणजे मेणबत्तील पेटवायचं. किती किती मिनिटाला ते असं. असतात असं गेम्स संगीत खुर्ची असते. खूप गेम्स असतात असे हा. परत ते असं मड मडका खेळ हा मडका ठेवतात आपल्या डो डोळ्याला पट्ट ट्टी लावतात काटी देतात. आणि त्या काठीने आपण सरळ जायच आणि फोडायचा असतो मडका. जर तो जिंकला ते त्याचा नंबर आला अस. खूप असं म्हणजे खेळ असतात त्यात. मज्जा येते नवरात्री आल्यावर म्हणजे असं हे आमचं सगळ माहेरी असतोय. ते सासरी नाही सासरी फक्त गरबा असतो. म्हणजे इकडे कस वेगवेगळ्या आळ्या आहेत ना मराठा आली कुंभार आली. जसं वेगवेगळ आल्या आहेत मग त्यांचं वेगवेगळ असं गरबा असतो म्हणजे जोगेश एक जोगेश्वरी मंदिर आहे मो.
हा हा हा हा
तिथे सर्वांचा गरबा होतो.
अच्छा.
म्हणजे असं हा प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्यांच गरभा असतो असं ते ठरलेलं असतं.
हा म्हणजे ह्या जातीमधल्या लोकांच आज त्या जाती
हा हा म नाही आळी आलीतला बोलतय आता खडक आळीतलं वेगल आमचं इकडचं वेगल दुसऱ्या त इकडच वेगलं म्हणजे आपण तसं बोलतो माझ म्हणजे तुमच गावाचा वेगळा आमच्या गावाच वेगळ पण ते गाव नाहीत अशा आळ्या पडतात म्हणजे कसं मोठं आहे ना हा श आमचं पण शहरच आहे पण मो. त्याच्या मुले म त्या आळ्या पडल्यात आच्या गाव पण आहेत साईडला. पण ते गाव कसं जरा लांब लांब आहेत हा.
अच्छा म्हणजे काहीतरी वेगळंपणा आहे तुमच्या इकडे म्हणायचं मग
खूप आमच्याकडे खूप प्रकारचे माणसे आहेत. हिंदू मुस्लिम मारवाडी असे खूप सारे लोक आहेत. मग त्यांच
नाही ते तर सगळीकच असतात हा पण सगळ तर गबा सुरवात झाली. ली कुणाकून ती झाली गुजराती लोकांनकडून हे ना कारण त्याच्याकडूनच आपल्यात
हो त्यांचा खेळ हा, त्यांचा तो गळ, गरमा मुळेच त्यांना ओळखलत. जाताना, हम्म हम त्यांची ती वेशभूषा पण आहे ना म्हणजे त्यांच ते कपडे वगैरे, गरब्या चे, ते त्यांचं हाय सगळं म अजून
ठीक
आणि देवळामध्ये आरती असते तेव्हा आम्ही कसं प्रत्येक जण नैवेद्य करून घेतो देवळात मग आरती झाली की सगळ्यांना वाटायचं म्हणजे तुम्हाला आवडेल. आवडी प्रमाणे न्यायचं, जर गुलाबजाम पाहिजे तर गुलाबजाम, शिरा पाहिजे तर शिरा शेवबुंदी असं काहीही नेऊ शकत
हा म्हणजे असे गोड पदार्थ घेऊन जायचे, अ जास्त करून गोड पदार्थच नेले जात त्यातनं प्रसाद म्हणून. आपल्या आवडीन द्यायचं जे काय पाहिजे ते
देवीची ओटी भरायच पण असत म्हणजे देवीचा वार मंगळवार ना, म आम्ही सहसा मंगळवारीच जातो ओटी भरायला. आणि आमची देवीला जो नवस करेल ना, त्यांचा नवस पूर्ण पण होतो. एवढी मानतात आमच्या देवीला तिकडे हा, मानतात खूप आमच्या गा, गावच्या देवीला.
अच्छा ते हवं ना, कारण आता आम्ही कस ते हेच्या नवरात्रीतला अं बघण्यासाठी पण असत, सगळेजण जातात बघायला देवी अ कारण ते देवीच्या सवमवर पण असे येते असे वेगवेगळे देखावे केलेल्या असतात किंवा अशे वेगवेगळ्या मंदिराच्या प्रतिकृती बनवलेल्या असतात आमच्या इथ आणि लेडीज साठी पण असतात. अ ते नऊवारी साड्या वगैरे
हा साड्या पण घेऊन जातात, ज्यांच नवस पूर्ण झालं किंवा काय? देवीला असं काहीही दान पण करतात काही लोक त्यांना काय असं म्हणजे त्यांच्या सह खुशीने काय त्यांना देता येईल ते देतात.
अच्छा
हा तुमच्याकडे कसं काय असतं?
ह आमच्याकडे हेच असतं की नऊ दिवस असे देवीच्या तिथे अ वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले असतात अ कधी अ ह्या म्हणजे ह्या महिला संघाचा, भजनाचा कार्यक्रम असतो. किंवा त्या मंडळाच कार्यक्रम असतोय, मग त्यांचे कार्यक्रम वगैरे होतात.
चला बाय दहा मिनिटं झाली. हा